आरं बोलावलासा का म इकडं? आगं, बोलवलासा का? का, आ? काय झालं?
मी पण इकडनं हॅलो हॅलो करत होते.
कॉल कट केला तूम्ही वहिनी.
काय माहीत, कट झाला कोणास ठाऊक का?
मला टोचाटोची काय करू नकासा, सरळ ठेवा. हा
हॅलो, कोमल दा, कोमल
आ.
मला तुम्ही किती वेळा कॉल केलासा, मला तुम्ही किती वेळेला, किती वेळा कॉल केलासा?
एका व्यक्तीला पाच सहा वेळा करू शकते. दादाला पण का नाही कार्या ॲप मोबाईलला डाऊनलोड करून ठेऊ शकते. दादा
मग सांगितले तनी हे प्रोफाईल हे सोडवलेत की कार्या ॲप ग्या अ टोस्क का केली नाहीत अजून.
त्या त्या दादाला पाच वेळा करत पाच तास बोलू शकतो पन्नास तास पन्नास मिनिटं बोलू शकतय त्या कार्यावर
व्हय
तुम्ही आणि दादा.
आ तस नव, उगाचच रात्री बारा- बारा एक- एक वाजू वाचतेय फुकट च वाय, आता बोल तर मग काय होते त्याला.
हो तेच की, अजून करतोय बारा बारा होतोपर्यंत?
दिवसभर करत नाही.
रात्री करते व्हय?
हम्म.
हे डायरेक्ट बोलायचं पैसा मिळतोय बोलून
फायदा तर झाला, काय तर बोलून
हम् हम्, बोलन वाया जात नाही सोडा. श्यामलच भाडभड करणं आता कुठ तरी कामाला आल
हम्म.
लय झालं जेवण मला उद्या जेवतोय की नाही काय माहिती?
का ओ?
आ, नाही ओ लय जेवली मी उद्या जेवणार नाही दिवस भर लय पोट भरलेय माझ.
ते पप्पांचं